हम्म. आवाज येतोय का? मजेत आहे तुम्ही कशा आहे हा. काय चाललंय अजून.
काही नाही बस पाऊस वगैरे तुमच्याकडे.
नाही बाई आता पाऊसच नाही आहे सध्या मध्ये एकदाच पडून गेला आणि नंतर तर पाऊसच नाहीये फक्त आभाळ येत ऊन पडत आभाळ येत ऊन पडत. का आभाळ येत अशी परिस्थिती झालेली आहे तुमच्याकडे कसं काय आहे पावसाचं.
तेच ना आता पावसाच्या विषयीच आपण घ्यायचं आहे. पावसाच्या विषयी बोलूया आपण आमच्याकडे बी असंच वातावरण आहे आभाळ वगैरे.
हो ना.
हम्म ढगाळ वातावरण थोडस आला होता पाऊस पहिले.
हा तसा तो सगळीकडेच येऊन गेला ना एक-एक वेळेला असा पडून गेला जरासा. आणि त्यानंतर तर मग जो गायब झालेला आहे तो येतच नाही आहे आता. असं झालेलं आहे फक्त वातावरण निर्मिती होते म्हणजे वातावरण त्याच तयार होत. आपल्याला वाटतं आज येईल येईल आता येईल हं अस आभाळ इतकं छान येत. वार व्हायला लागत आणि पण मग तो पडत नाहीये. आणि आता खरंच गरज हो ना आणि वेगळी गरमी होते म्हणजे जसं हे होतं ना आपल्याला मुंबई पुण्याकडच्या साईडला वगैरे अ चिकट चिकट गरम हो त म्हणजे व्ह्यू बीड जे राहतं ना समुद्रामुळे तशा प्रकारचं गरम आता होतय की नाही आमच्या भागात तर असं होतय तुम मच्याकडे आता कसं होतंय मला काय माहिती नाही पण आम
आमच्याकडे बी इकडेच गरमी. गरमी सक हो असं एकदम याच्यासारखं होऊन जात माणूस जीव घाबरल्यासार करतो. अरे बापरे! हा चिकटपणा अंगाला येतो. आणि घाम पण फुटतो असं वाटत की स्वयंपाक करायला बी चित नाही लागत. गर्मी जास्त होते तिथं उभरायचं चित नाही होत आपल्याला.
किशन मध्ये सुद्धा जायची हिंमत होत नाहीेये आता हं हं हं. अशी परिस्थिती झालेली आहे. जोपावं हा. आणि बाहेर वाटत आवो गार बाहेर की नाही एकदम अ गार वार येत. आणि घरात अजिबात वाऱ्याचा पत्ता नाही राहत म्हणजे कधी-कधी तर अ एक झाडच झाडाचं पानसुद्धा एवढं तेवढं पण हालत नाही काही नाही. अशी परिस्थिती होऊन जाते हा आणि मग ना असे जीवावर आल्या सारखं होऊन जातं खूप.
हम्म आणि नाही तेव्हा लाईट गेली तर अजून एक कसं याच्यासारखं वाटत की बाप परे काय करायचं काही नाही असं वाटतं.
आणि तस होतच की वो लाईट सारखी जाते आमच्याकडे तर आता आज सु परिस्थिती झालेली आहे की अगदी थोड्या थोड्या वेळाला थोडया काही कारण नसताना लाईट जाते अशी परिस्थिती झालेली आहे. आणि अगदी थोड्यासा वार शुद्ध आल ना हल्लं पाऊस तर येत नाही पण पावसाचं वातावरण झालं थोडस वारं वगैरे हाल झालं की लगेच लाईट चालले जातात आणि येतच नाहीत. दोन दोन तीन दिवस आणि रात्रीच्या वेळेला जर अशी परिस्थिती उद्भवली ना तर मग झोपे तर इतकं कठीण होतं की ह्या अंगाहून त्या अंगाहून ह्या अंगाहून त्या अंगाहून आणि झोप लागत नाही म हवा येते वारा लागत नाही तर तोपर्यंत काही वार लागतच नाही. नाही असं सगळीकडेच हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आता असय.
पाऊस कधी आला ना तर एकदम असं थंडगार वाटेल बिलकुल
नाही नाही एवढ्याशा पावसानी नाही होणार आहे. थंड केव्हा वाटणार आहे आपल्याला जेव्हा अगदी जमिनीमध्ये पाऊस मुरेल ना आणि जास्त चांगला पडेल पाच नव्हे सात आठ दिवस असा
भिजल जमीन चांगली तेव्हा
हा जेव्हा चांगली जमीन भिजेल. तेव्हा ते शांत वाटेल नाही तर अगदी थोडासा जर आला ना तर मग अजून जास्त जास्त गरम होऊन जास्त त्रास होईल. असं आहे. त्याकरता खूप पावसाची गरज आहे आणि अ हा व्हायला पाहिजे. जमिनीची जी उष्णता आहे ना ती सगळी निघायला पाहिजे. त्यावेळेला आपल्याला बरं वाटेल तोपर्यंत आपल्याला बरं वाटणार नाही. असंय. आता पाऊस तर तेवीस तारखे नंतर सांगितलेलं आहे. शेतकरी वाट बघताय. आप पिण्याची पिण्याची पाण्याची समस्या हा सांगितलेलं आहे तसं पण आता अजून काही सांगता येत नाही. आणि परत पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे काही काही ठिकाणी तीन तीन दिवस पाणी येते काय काही ठिकाणी आठ आठ दिवस पाणी येत
परिस्थिती झालीय चौथ्या दिवस पाणी येतोय बिलकुल
हो ना आमच्याकडे दोन दिवसांनी येतय पण अ भरपूर येत आहे आणि जिथे आहे तिथे लोक खूप सांडतय पाणी म्हणजे पाण्याचा अपवाय करता अ रोड धुता काही गटरी सोडता गाड्या धुतात आणि काही ठिकाणी अ परिस्थिती की अक्षरशः खड्ड्यातून वाटी वाटीने असं पाणी काढताय लोक भांड्याने पाते छोट्या पातेल्याने अशी पण परिस्थिती काय बा हा सगळं दुष्काळासारखं वाटतंय आता करावं काय पण हा पाऊस तर काही आपल्या हातातच नाहीये जेव्हा तो देव पाडेल अ तेव्हाच तर पाऊस पण पडेल आता
तर भगवंताने एवढी दे अ ढोरांसाठी सोय केली. आपल्यासाठी बी सोय करेल भगवंत आपलं तर छोटीस पोट आहे अजून
हो ना करेलच म्हणा पण मग तोपर्यंत सगळ्याच गोष्टींच हे होऊन जात. नाही ना आणि पाऊस नाही मग पीक नाही पीक नाही मग महागाई वाढते. अ सगळे जग जीवन विस्कळीत होत तर एवढ्याशा पैशामध्ये परत मग सगळं हे करणं शक्य होत नाही ना आणि गरीबा- -चं हातावरच जर असत तर त्यांनी कस कराव ते जर आजच कमवताय आजच आणताय आणि एवढी महागाई राहिली तर मग त्यांना खाणं पिणं मुश्किल होऊन जात आहे. आपल्यासारखे काही जॉब करतात मुलं समजा घरचे जे मिस्टर वगैरे जॉब करतात तर मग आपलं तरी थोडंफार होत तरी आपल्याला ता काटकसर करावी लागते कारण सगळ्याच वस्तूंच्या किमती वाढलेल्या आहेत. पेट्रोल झालं डिझेल झालं सग म्हणजे तेलाची तेलाची भाव कुठे चारशे रुपये तेल कुठे सातशे रुपयाचे तेल दोन तीन किलोच अन ते पूर्ण, म्हणजे हे नाही, आता. ते, हं याच्यामुळे, भेसवळीमुळे, तर अं, म्हणजे पॅकिंगचच तेल मिळतय, ते सातशे रुपयाला जातय, तीन किलो. तेल, मी आता ते, ते सुद्धा खायचं काय, मग अशी महागाई वाढते आणि मग करायचं काय? असं. हो ना, लाईट बिल पण, तसच जास्त येतय, तुम्ही आणि गरमी झाली, म्हणजे म माणूस कस एसी, कुलर वगैरे, याचा वापर करतो. म वीज पण जास्त जाळल्या जाते, मग ते पण जास्त बि त्यां न अशेही त्यांनी, युनिट वाढवलेलेच ये ना. अशे, त्याच्यामुळे मग, सगळ्याच गोष्टी हो ना म. म ते परवडणार कसं ना आणि हां आणि मुलांचं शिक्षण घेऊन पण, कमी पेमेंट वर म्हणजे बेरोजगारीमुळे काय होतय?, की हातून हां, तू नाही तर, दुसरा करतोय, तेवढ्याच पैशामध्ये. म्हणून मग, मुलांना जॉब पण, मिळत नही ना. त्यांच्या शिक्षणाच्या माना, अ त्यांना कसं वाटतं की आपल्या शिक्षणाच्या मनाने, आपल्याला जॉब मिळाला पाहिजे.
चांगलं पडतेना, पेमेंट बी चांगलं पडायला पाहिजे.
पाहिजे तसं. पण म आता कंपन्या पण, काय करताय की, बेरोजगारी जास्त झाल्यामुळे नहीं मिळत तो मिळतोय, म्हणून म कमी पेमेंट वर कमी पेमेंट वर, जास्त वेळ काम करून घेताय. म्हणजे नऊ-नऊ, दहा-दहा तास काम जर म्हटलं, कंटिन्यू बसायचं मुलांना आणि पेमेंट कमी, आता मुलांची पण मानसिकता बिघड ते, सगळं फायनान्शियल पोझिशन घरातली हे होते, अस अशी परिस्थिती अन त्याच्यामध्ये महागाई म्हटल्यावर, मग भागवाय त्यांचं पाऊच नही, म हां वेळेवर पगार नही, ते पण हां त्यांचा लहरी कारभार असतो, त्यांचा आणि आ पण त्यांना काही क्लेम पण करू शकत नाही, अशा गोष्टी होऊन गेलेल्या ये, सगळ्या.
हो.
सगळीच, म्हणजे चिंता वाढलेली ये आणि शेतीकडे पण कमी झाले ना, म वळनाची पद्धत, शेतकऱ्यांच्या मुला ते आता नोकरी, नोकरी करायला ला, हे करतात, शेती करत नही.
हो. दोन मुलांमधून, एक मुलगा त बाहेरच निघतो, की मी आता काही करेल बुवा असं.
म.
दोन असो, तीन असो, हं, एकाच घर कामासाठी ठेवतात, मग.
हां आणि बाकीचे मग बाहेर येतात, शहरांकडे वळत
हां, बाहेर नोकरी ला असत, कुठे प पण लागू नवो आणि काही मुलं लोकं असं द्यायला बी, थोडं हे करतात, की मुलं काय करतो, तुम्हाला किती शेती ये? असं बाहेर बघतात, बुवा.
हां, नही म ते तर आहेच आणि आता काय झालेलं ये, की गावी नाही देत मुली, लोकं काय करता, कि गावी नको मु-मुली पण आता काय झाल्या, मुली पण शिकल्या, आणि त्या पण जॉब करता, म त्याच्यामुळे काय होत कि त्या ज्या ठिकाणी जॉब करता त्या ठेिकाणचा मुलगा त्यांना हवा असतो ना? अशी परस्थिती झालेली आहे आणि मग आणि चांगल्या पॅकेज असल्यामुळे काय मुली दुसरीकडे जायला नको म्हणता.
नाही ना
जिकडे जिथ जॉब आहे तिथेच आपल्याला पाहिजे बुवा. मुलं लग्नाचे आहेत. हा कारण मुलगाही तिकडे असतो आणि हे असतं. आणि शिक्षण झाल्यामुळे मग अ जॉब सोडून तिथे गावामध्ये शेतीच्या ठिकाणी जायला मुली नाही म्हणतात ना किं बुवा तिथं शेतीच्या ठिकाणी कसं काय काम करायचं आमचा जॉब तर इकडे आहे. मग आम्ही इकडे राहू शकत नाही. त्यामुळे मग तिकडे मुली पण द्यायला नको म्हणतात. लोक आणि मुलीच स्वतःच नाही म्हणतात. म्हणजे आई वडील तर आई वडील पण मुली पण नाही म्हणतात. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशी सगळ्या गोष्टींची.
हॅलो हॅलो
पण पाणी पाहिजे आपल्याला
हो ना पाणी तर पाहिजे पाणीच आपलं जीवन आहे. त्याच्यावर तर सगळं खेळ आहे ना आपण ते पिऊ हे करू स्वयंपाक त्याला म्हणा प्यायला म्हणा पेय पाणी पिल्याशिवाय तर आपण जगू शकतच नाही पा पाण्याला तर आपलं जीवनच म्हटलंय ना अशी गोष्ट आहे ना हम्म बरं ताई तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटलं हा मी पर हा धन्यवाद आपण परत बोलूया.
धन्यवाद